हॅलो हाय! हॅलो सखी!
हॅलो!
बोल ना.
आपण बोलायचं का थोडं. चालेल का तुम्हाला हा. आपण ना दैनंदिन जीवनाबद्दल बोलू थोडं तुम्हाला काय वाटत दैनंदिन जीवन म्हणजे काय अस असणार?
हेच आपण अं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोप झोप. रेपर्यंत जो काही आपला दिनक्रम असतो. दैनंदिन जीवनक्रम असतो तो आपला
बरोबर मग दैनंदिन जीवनातच आता कसं झालंय की सगळंच खूप बिझी राहायला लागलेत. ठे किणी सगळ्यांना गोळे काम असतात मग ते त्याच्याच. अनुसरून आपण कसं कुटुंबाला टाइमच देत नाही असं तुम्हाला नाही वाटत का? कुटुंबाला म्हणा किंवा स्वतः ला म्हणा त्याच्यामुळे आपल्या ज्या अशा लपलेल्या कला असतात त्या आपण काही ना आपल्या हॉबीज नाही जपू शकत आहे.
अगदी खरंय अगदी खरंय.
ना म्हणजे स सकाळ पाासून तर रात्रीपर्यंत आपण काम काम काम नच करत. राहतोय आता सध्या तरी
अगदीच खरं आहे ग पण तुला सांगू सखी अ हे बघ अ कोणाचं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे का. अ कोणीतरी आहे बघ मला आता नेमकं त्यांच नाव आठवत नाही महान व्यक्ती व्यक्तिमत्व आहे ते. त्यांनी काय सांगितलेलं आहे, चाचा नेहरू येस पंडित नेहरूंचंच आहे हे,, त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आराम हराम हे, तर मी तर खूप हो, जशा नाण्याच्या दोन बाजू असतात ना तर तशी एक बाजू ही पण आहे कि खूप जास्त आपण जेव्हा एक्झर्शन होत, खूप जास्त आपण जेव्हा थकतो त्यावेळी अर्थातच वाटतं कुठेतरी की थांबावं,, पण बग ज्याचंकडे काम नाहीय,, जी काहीच काम करत नाही व्यक्तींना विचार कामाची किंमत काय आहे..
हो बरोबर,. म्हणजे ज्यांच्याकडे काम नाही ना, त्यांना असं वाटते की आपल्याला काम पाहिजे. काम पाहिजे, आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना असं वाटत की आपल्याला कधी याच्यातून, सगळ्यातून रेस्ट भेटेल.
एक्झॅक्टली, एक्झॅक्टली हेच तुला सांगतेय.
तेच,, अ त्याच्यामुळेऽ कसय, दैनंदि जीवनात आपण समजा सकाळी लवकर उठलं,, मला तरी असं वाट की दैनंदजीवनात नात सकाळी जर लवकर उठलो, तर सगळेच काम व्यवस्थित होतात.
ते आहे, आहे, रुटीन फॉलो करायला पाहिजे पण.
म्हणजे सकाळी लवकर केलं उठल्यावर ते आपल्या आपल्या सगळ्याच वेळेचे नियोजन व्यवस्थित होतील. ना,, म्हजे दिवसभरात आपल्याला एनर्जी पण पूरतेऽऽ ते,, म्हणजे सकाळी उठून जर थोडासा व्यायाम वगैरे आपण केला,, मेडिटेशन वगैरे केलाऽऽ तर आरोग्याच्या दृष्ट्याने आणि मानसिक दृष्ट्याने पण, आपल्याला अ कार्यक्षमता वाढेल आपली, परत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसं काहीतरी असं छोट्या, छोट्या ज्याऽऽ गोष्टी आहेत त्या आपण थोड्याश्या बदलल्या पाहिजे. या जीवनात तरी,, असं मला वाटते.
अगदी योग्य बोललीस तू आणि सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा तू बोललीस यामध्येऽऽ तो म्हणजे योगासन किंवा प्राणायाम ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आजकाल तू बघ ना ग, मी युट्यूब वरती जेव्हा आपण बघत असोस स्क्रोल करत जातो एक - एक रिल्स तर हमखास एक एखादी रिल, एखादा सेलिब्रिटी तरी योगा करत आहे, कोणीतरी जिम मधे आहे,. म्हणजे तू बघ ज्याच्याकडे कसलीच कमी नाही आजकाल सेलिब्रिटी आपण, म्हटल पण पैसा अफाट असतो त्यांच्याकडे पन त्याना हा पैसा मिळवल्यानंतर देखील कशाची जाणीव झालेली असते ते स्वतःला फार जपत असतात बग,, कि स्वताच्या आरो्याऽऽ काळजी ते खूप घेत असतात, म त्यासाठी योगासन असतील, पा्णायम असेल, जीम असेल, ध्यान धारणा असेल. किंवा आहाराविषयी जागरूकता त्यांच्यात खूप आपल्याला दिसून येते,, ते मात्र सामान्य लोक लोकांमध्ये दिसून येत नाही कारण सामान्य लोकांकडे काय आहे. ते ओबियसली ज्याच्याकडे जी गोष्ट असते ना त्याची किंमत नसते, आता मध्यमवर्गीय माणसं म्हटली म्हणजे ना त्यांचा रोजच्या जीवनाचा प्रश्न त्यांच्या पुढ असतो,, म्हणजे संध्याकाळी काय बन बनवायचं जे,, आता ग्रहिणी असतात तू घे किंवा मी घे आपल्याला, रोजच तेच असतं कि उद्या टिफी, डब्याला काय बनवायचंय? तिथून झालं का, उद्या रात्री जेवायला, होऽऽ
बरोबर, आपल्या मनात म्हणजे रात्री झोपतानाच तेच चालू असते की उद्याऽऽ
उद्या काय बर? आणि तिथून पुढे, तिथून पुढे ते रा तेऽऽ बनवलेलं खायचं, म अख्खा दिवस काम आणिऽऽ परत संध्याकाळी चार, पाच वाजले की रात्री काय बनवायच,, म्हणजे याच्यातच आपऽऽ
याच्यातच आपला पूर्ण दिवस चालला जातो. याच्या, त्याच्या काळजीमध्ये पणऽऽ पण मग माझं मत असं आहे की त्यामधून थोडासा टाइम काढून आपण स्वतःला टाईम दिला पाहिजे आपला फोटो मला टाईम दिला पाहिजे स्वतःला टाईम म्हणजे कसा आता कोणा कोणाला बघा वाचायची सवय म चांगली असते त्यांनी थोड दहा पाच मिनिट वाचून घ्यावं. किंवा कोणाला सिंगिंगची सवय असते गाणे म्हणायची सवय असते. तर त्यांनी तेवढा पाच दहा मिनटं काढून स्वतःला टाईम द्याव. असं मला वाटते हाय की नाही ज्याच्याकडून आपले गुण लपणार नाही परत आता या गृहिणी ज्या आता समजा आपण आहे तर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम काम घरातले काम दा घरातले काम दारचे काम आता जॉबला जात असेल तर जॉब हेच करत राहतो त्याच्यामुळे काय होतं. स्वतःडे पण आपल्याला लक्ष नाही देता य परत कुटुंबाकडे पण थोड लक्ष अ म्हणजे कमी दिला जाते अस मला वाटते. आणि आपलंच बघून मग आपले मुलंच शिकतात.
बरोबर बरोबर अगदीच बरोबर बोलतेस तू आणि तुला सांगू का ह सगळ्यांन मागे एक एक महत्वाच एक गोष्ट जी सुटते सगळ्यांकडून ती
हम्म
महागाई किती वाढली गं किती महागाई वाढली. आणि रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी साठी धावावच लागतंय मग आपल्याला पर्यायच नाही ना आपल्या पुढे धावावाच लागतय त्याच्यामुळे आता डिझेल महाग
वेळ कमी होतोय आपला एकत्र जेवण करणे कमी होतेय हे घरच्यासोबत गप्प गप्पा मारणं कमी होतय लहान मुलांसोबत खेळ खेळ ना कमी होते य त्याच्यामुळे मुलं पण तेच शिकतात. त्यांना पण आपला टाईम भेटत नाही.
बरोबर स्क्रीन टाईम त्याच्यामुळेच वाढला ना ग मुलांचा एक तर एकल कुठं कुंटूब आजकाल पेरेंट्स बघ ना की एकच मूल होऊन देतात मग त्या मूलासोब मुलासोबत खेळायलाच कोणी राहत नाही परत आधी कसं असायच. शेजारी पाजाऱ्यांकडे अगदी बिनधास्त सोडलं जायचं.
हो आता तोही विश्वास नाही राहिलेला. तोही विश्वास आपण नाही ठेवू शकत कारण की किस्सेच घडत आहे की कोणावरती आपण विश्वासच नाही करू शकत पटकन. आणि हक्काच कोणी राहत नाही आता सगळे विभक्त कुटुंब झाले आहे. त्याच्यामुळे हक्काचं पण कोणी नसत. ते आता शिक्षण म्हणा व्यवसाय म्हणा त्याच्यामुळे घराच्या दूर तर जावंच लागत.
बरोबर.
त्याच्यामुळे मग घरात आजी आजोबा नसतात मग ते मूलं ठेवायचं तर ठेवायचं कुठे असा प्रश्न प्रश्न पडून जातो.
बर आणि आजकाल कशी आहे का मुलं पण एवढं ऍक्टिव्ह आहेत ना हायपर ऍक्टिव्ह म्हणू शकतेस तू त्यांना. मग कुठेतरी इंगेज ठेवतात. मग घे मोबाईल घे टी व्ही घे म्हणजे टी व्ही बघ पण मग एका ठिकाणी शांत बस बाबा.
हो, पॅरेंट्स असं करतातय. की हे घे मोबाईल आणि चुपचाप जेवण कर. म्हणजे तेच बघायचं आणि इथ जेवण करायच. अस म्हणजे सवय ला लावली आहे, स्वतःच्याच स्वतः परेंट्स नी आपल्या मुलांना. मी बघितलेय असे लोकं. स्वतःच म्हणता हे घे, मोबाईल आणि घे जेवण. कर. कारण की, पॅरेंट्सकडे टाईम नाही राहिला.
बरोबर- बरोबर.
आणि असं की ऐक ना, आधी बघ एक गोष्ट होती. की, आप म्हणजे माझ्या वेळी तर माझी आई खरंच म्हणजे कामातच असायची. शेतीचा सगळा गराडा वग कुन ती कुठे रात्री आमच्या साठी अंगाई गाणार. पण तू बघ आधीच्या आया ज्या होत त्यांना त्या अंगाई गायच्या. आता मोबाईल वर लावून देतात. मोबाईल वर लावून देतात न त्या
तेच अंगाई असते त्यांची. नाही बरोबर अग दी बरोबर आहे. म्हणजे आताच्या ज्या परेंट्स म्हणजे स्त्री आहेत, त्यांना पण येत नाही असं म्हटलं तरी चालेल. तेपण डीपेंडच आहे एक मोबाईल, म्हणजे तंत्रज्ञानावरती.
फार कठीणय. बरोबर- बरोबर. ना येतच नाही पी पिक्चर चे गाने म्हणनार ते. पण अंगाई मन किंवा भजन मण भक्ती गीत तर ते तर मागेच
ते तर दूरच राहिलय, ते तर दूरच राहिलय. पण मोबाईलचा, वापरच तितका झालाय. सोशल मीडियाचा वापरच तितका झालाय आता.
फार - फारच अवघड झालंय सगळं. म्हणजे ज्या वेगाने आपण प्र प्रगती करतोय ना, त्या वेगाने आपण मागे येतोय, असं मला तरी वाटतं या बाबतीत.
हो बरोबरय.
काय वाटतं? तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुला काय बोलावं असं वाटतं?
तंत्रज्ञानाच्या बाबतीत, माझं असं मत आहे की, जे आहेत ते म्हणजे, बरोबर पणय ते पण, जितकं ते चांगलंय तितकंच ते वाईट पणय. आता ते आपल्यावर डिपेंड आहे की, आपण कसा त्याचा उपयोग करायचा.
बरोबर, बरोबर.
किंवा कसा आपल्या मुलांवरती त्याचा इफेक्ट पडू द्यायचा हे
बरोबर आहे ते आणि ते शस्त्रच आहे ना, तलवार आहे ती. आता ती शत्रूच्या रक्षणा साठी वापरायची, का मग, एखाद्याला अपाय होण्यासाठी वापरायची. हे आपण ठरवायचं आहे. बरोबर. आणि नीतीमूल्य, वगैरे ह्या गोष्टी ज्या आता खूप मागे पडत चाललेल्यायत ग. आधि बघ, अ आधी एकत्र कुटुंब पद्धती होती. आधी जावा-जावांमध्ये पण मतभेद होते ते तेंव्हा ही होते. पण ऍडजस्टमेंट करण्याची
ॲडजस्टमेंट असायची. एकमेकांना समजून घ्यायच्या, तेव्हा लोक. असं होत. पण आता नाही होत ही गोष्ट आता कसं होते की भांडण झाले की, लगेच वेगळं व्हायचं बघतात. आजकालच्या स्त्रिया पण. हे की नाही म्हणजे स तेच. सासूने दोन शब्द जास्ती बोलले तर, लगेच त्यांच्यासोबत पण ते वेगळं व्हायचं बघ तात. असं झालेलं आहे आता. हा.
अ बोलू आपण ह, मला थोडस काम आलेलं आहे.
हो चालेल, हो चालेल. बाय.